हॅलो. हॅलो.
हम् हॅलो.
हा बोल ना‌. ‌
अगं आवाजच येत नव्हता.
आत्ता येतोय का?
हॅलो हा येतोय. हा आला आता आला. अगं गणपतीचं काही ठरवलं का नाही? आता गणपती बाप्पा येणार आहे, मग डेकोरेशन कसं कराय काय करायचं, थीम कोणती ठेवायची.
अजून तर तसं काहीच ठरवलं नाही.
मग काय डोक्यात आहे का तुझ्या? काही कार्यक्रम घ्यायचे दहा दिवस? आरती कश्या पद्धतीने करायची, प्रसाद काय काय ठेवायचा. पुन्हा आणायच्या दिवशी हम्म. तेच तर मग मागाची आपण ऑर्डर दिली होती तिथंच द्यायचीे का?
हा तिथेच करू ऑर्डर आणि मग आता आपण दहा दिवस प्रत प्रत्येकजण ठरून घेऊ. नैवेद्याच कसं कसं करायचं, काय काय करायचं.
हा म आ का साप आपल्या दोघींनाच ठरवायला लावलंय मग तिथून पुढं बाकीच्या ना आपल्याला विभागवून द्यायचं. की सकाळी आरती कोणाकडं राहील त्याचा अर्ध्याच्या का आरती राहील त्याच्याकडेच. प्रसाद राहील.
हा मग दहा दिवसाचं दोन, दोन टायमाचं. जा म्हणजे वेगवेगळा प्रसाद राहील.
हा आणि बरोबर आपले किती मेंबर आहे आता वीस मेंबर आहे. बरोबर त्यामुळे प्रत्येकाला दोन दोन एक एक प्रत्येकाला एकदा एकदा येऊन जाईन. समजा कोणाला काही प्रॉब्लेम असेल किंवा सुतक किंवा ज्यात असं असेल ना त्यांना सांगू की आधी फोन करा म्हणजे समोर पुढच्यांना देऊन टाकू त्या दिवसाचा पुढच्यांना आणि त्यांच त्यांच्यात
नंतर हा तस पण चालेल मग आप आपल्याला त्या आधीच सगळं ठरून घ्यावं लागेल. किती जोड्या अ आहेत काय नाही.
हा पुन्हा कधी कोणाला कस आरतीला जोडीने मिळेल कोणाला कधी भेटेल? ते पण पाहावं लागेल सुट्टी कोणाची कशी अरेंजमेंट आहे. हो आता तुला काय वाट तरी किती किती देणगी काढायला लावायची? सर्वांना आता आपल्या त्याच्यामध्ये डे डेकोरेशन पुन्हा शेवटच्या दिवशी हम पुन्हा आपल्याला विसर्जन राहील त्यादिवशी हा त्या दिवशी गणपती आणायची. कि मिरवणूक ब्राह्मण बोलावाव लागल.
पूजेच जाईल हो एक दिवस पूजेचा जाईल होय.
सत्यना मग, मग सत्यनारायणच्या पूजे दिवशीच. त्या दिवशीच अल्प उपहार द्यायचा का?
हां मग ते आपण पण सगळ्यांना बसूनच ठरवावं लागेल. हा मसाले भात बुंदी असं काहीतरी ठेवू सगळ्यांच्या मध
हा आधी आपलं दोघींमध्येध्ये ठरवून घेऊ म्हणजे मग आपल्याला स सांगता येईल ना त्यांना तसं, त्या त्या पद्धतीचं.
ठरवावं लागेल का, समोरच्या. त्यांना पण विचारावं लागेल ना जे डेकोरेशन आहे ते किती पैसे घेता वगैरे तर दहा दिवस राहील. मग त्याचं पण सगळं ठरवावं लागेल ना, दहा दिवसाच ये. तरी दोन दोन, तीन तीन हजार रुपये येईल एक म
हम्म. हा माझ्या हिशेबाने समजा आता कॉन्ट्र्रीब्युशन काढू सगळा खर्च किती होत ते जमा करू. आणि जेवढी उरतील तेवढी ती सोसायटी मेंटेन्स मध्ये टाकून देऊ म्हणजे, पुढचे आता नवरात्र येतंच ये. त्या टायमिंगला फंडिंग किंवा दुसरं, काही काम असेल ते करता येईल आपल्याला.
हा पहिले हे बघू घेऊ आता आपण सगळं. सामान वगैरे आणायचं स खर्च. ठे असं स्पर्धा काय तर. हा.
त्याच्यामुळे त्यांना गेम्स ठेवले म्हणजे प्राईज पण येईल ना ग? हा ना.
ह ते करूच ना मग एक एक प्राईज द्यावा लागेल फक्त आपण ठेव खरच काय आत, तीनचार गेम घेऊ, आणि तीन चार गेम.
हा.
फक्त मग तेवढं करून घे ना. आपण काय साध आपण काहीतरी. छोटस गिफ्ट वगैरे काहीतरी देऊन टाकू जे विना, चिंगल गे
अ ठीक आहे ना चालेल मला मग तसं करू. हा पुन्हा कसं गणपती बसवानाच टायमिंग घे ना कदाचित आपण हाय ना चारच ठेऊया म्हणजे कसं सर्व जण, कसं सकाळी लवकर ठेवायचा म्हणजे जे. ते लवकर येऊन खाली गणपती बसून मग.
आपलं कसं, गणपती ते मिरवणूक वगैरे. थोडी राहती सगळ्यांना, ते नाचायचं वगैरे सगळं असत. त्यापेक्षा थोडा वेळाच होईल, म्हणजे जेवढा लव
अगं नाही ते नाही विषय मग, पुन्हा ज्याला त्याला जेच त्यांच नाही नाही. ज्याला त्याच त्याच ज्याला तर त्यांच, तेचं घरचं पण हे बसवायचं राहील ना.
हा मग आपण त्यांना सांगू न कि तुम तुमच्या घरची तुम्ही, लवकर बसून घ्या.
हा मग ते डिस्कस करून घेऊ एक तर तुम चे एक घरातले हा घरातले बसून तुम्ही यताय करायला. का गीेतला बसून मग तुम्ही घरचे करायला जाणार आहे मग घरचे बसवय पुन्हा प्रत्यका कोणी घाई घई चिडचिड नाही कराय दुसऱ्यांवरती की आम्हाला घरी जायचंय, खूप टाइम बसा. हाय हां.. म्हणजे जास्तं उशीर पण नाही कराय. आपण काय करूं दुपारी बाराच टायमिंग ठेऊ या. म्हणजे बरोबर नाही अकराचं टायमिंग देऊ म्हणजे, बरोबर अकराच्या आत तुम्ही तुमच्या घरचे गणपती बसून घ्या. अ आणि मग अकरा वाजुस्त कस म्हणजे, बारा वाजुस्त सगळी जमतील. आम्ही चार वाजे
वेळ होतोच आता प्रत्येकाला पण थोडं थोडं आवरायचं अस आणि मग बघू अजून, आपल्याला सम जर आपण जर बाहेर कुठं, गणपतीला जाता आलं तर एका दिवसाच करूया प्लॅन.
चालेल ना, ठीक आहे तसं पण करून आण. करू का पण थीम काय, ठेवायची गं डेकोरेशन ची.
हम्म.. आपण असं असं वगैरे
हम्म.. आणि फुलांचं डेकोरेशन करायचं का कसलं. अ किल्ला म्हणजे कसं हे लहान मुलांना यांना माहिती पडेल.
हा एक तर किल्ला करू नाहीत आणि फुलं तर आजूबाजूला राहतातच. आताचं ते फुलांच चालू आहे बघ, ते पाईपलाईनचे फुलं कोणते तरी असता.
ह
हम्म.. सध्या ते ट्रेंडिंग ला आहे, मग ते आपण. ऑर्डर करूया किंवा मग, बघू ज्याला जमत असेल त्याला, बनवायला लावू जर कोणाला येत असेल तर.
हा काही तसं करूया, ना कोणालातरी ऑर्डर देऊन टाकूया.
आपल्याला आणि जेवढं आपल्या तेवढं करुन झालं तर मग आपण शेवटी विकतच आणू.
हा नाही जेवढं आपल्याला बनवून, सगळ्यांना लि लेडीज दुपारच्या काही काम कमी राहता. त्याच्यामुळेस सगळ्यांनी जमू या दुपारच थीम ठरू. आणि काम वाटून घेऊ कोणी, काय पाहायचं कोणी काय. पाहायचं ते ठरवून घेऊ, आपल्या पैसा मध्येच.
हा आणि बाकी मग काय? नाही प्रसादाचं वगैरे आपली ते प्रसाद खूप छान बनवतात ते.
कोण?
आपली इथे, आजी असतात ना खाली.
हा हा.
हां त्यांना सांगू प्रसादाचं, त्या प्रसाद छान बनवतात.
हां चालेल ना मग, प्रसाद सत्यनारायणचा प्रसाद त्यांचेकडे देऊ. आणि मोदक पण त्या दिवशी काय सांगू, गणपती बस आणि ज्या दिवशी आपण गणपती बसवू ना. त्या दिवशी प्रत्येकाने त्या घरून येताना अकरा अकरा मोदक प्रत्येकाला आणायला लाऊ.
हा चालेना ज्याला आणयचे तितके असं, ज्याची त्याची इच्छे न.
हां नंतर प्रसाद असा आ ह्या दिवशी फक्त ज्यांना आणायचं त्यांनी आणा, बाकीच्या दिवशी पुन्हा जे आहे ते आहेच.
हा तसं करू काही खेळ ठेवू, काही प्रत्येकाकडं थोडी काही ना काही. करायला देऊ आपण, कोणाला काय कोणाला काय. कामं सगळ्यांना वाटून देऊ, म्हणजे लवकर पण होईल, व्यवस्थित पण होईल.
हं.
आणि आपल्याला जर कुठं जायचं ठरलं तर, मग ते पण व्यवस्थित करता येईल.
काय म्हणतेस? अगं आवाज वगैरे हे झाला पण.
आपल्याला समजा कुठ जायचं ठरलं, तर ते पण व्यवस्थित करता येईल असं.
हो ना मग तेच तर.
बाकी तर मग सामान आप पण आहे इथं ओळखीचे एक दोन दुकान आहे, तिथं जाऊन आधी बघूया. कसंय काय म्हणजे आपल्याला एक त्याची पण आयडिया येऊन जाईल.
हा ते पण आणि का मिरवणूकीच कायं.
मिरवणुकीत ग आपण आता दरवेस जसं करतो तसच करूया. थोडंफार डी जे वगैरे आणि हा लायटिंग किंवा म ते काय गाडी
आपण काय करू माहिती का? आता हे जे देणगे म जमेन ना त्याच्यामधून जूनेन एक साउंड सिस्टम ना आपण घेऊन टाकूया. अ तो साऊंड नसतो का छोटा ब्लूटूथ कनेक्ट गेला का होऊन जातो म्हणजे मग आपल्याला दिवन बाकीच्या टायमिंगला टेन्शन नाही राहनार. ज्यांना लागेल त्यांना ते घेऊनही जायचं त्याची काळजी घ्यायची रिपेरिंगच पंकज फोण बिगडला. तर रिपेरिंग करायचं मग आपली मिरवणूक की च तर तेवढेच चार्जेस न ते वा वाचतील ना. आणि एखाद्याच्या घरी फंक्शन असेल तर त्याला उपयोगी
ह
हा ते तर आहेच पण मग आता तिथ कसं सगळ्यांनी बसून सगळ्यांना ठरवावं लागेल ना.
प्रत त्याचा पण त फार मध्ये हवं लागेल कोण काय म्हणतं कोण काय म्हणत.
हम ते तर आहेच पण दरवेळेज सारखं चांगलंच करायचं. कारन की कसे प्रत जेवढे वि विचारत घेतले ना विचारत बसलो ना तेवढे प्रत्येकाचे हे विचारात वाढत जातेे नाहित आपलं आपलं ठरवून मोकळं होईल.
कर म्हणजे कसं अस होणार कोणाला काही थोड गेम वगैरे ल ठेव.
चालेल ना गेम कोणते घ्यायचे काय कोणतं घ्यायचं ते ठरव आणि मग त्या पद्ध तिने ठरव तू फ्री आहे का तशी आज? हॅलो!
अ ठीक आहे चल मग मी येते मी माझं आवरलं का येते दुपारुन.
हा अजून कोण असेल तर त्यांना पण घेऊन येत असं सोबत म्हणजे आपण सगळेच ठरूया.
ठीक आहे मग क्लबच्यामध्ये हे ठरूया मग ते मेसेज टाकून देते मी.
हा चालेल. हा त्या ग्रुपवर मेसेज टाकून दे आणि सगळं ठरवून घेऊया मग. चालल. हॅलो हॅलो!